हॅलो हम्म काय चाललं?
काय नी
तुझं काय चाललंय?
माझं माझं काही नाही आता मॅडमला झोपावयचा.
हम्म हम्म.
त्याच्यामुळे म तिला झोपायचे.
हा हां.
हम्म.
हम्म.
. कपड्याची दुकानं कुठं चांगले आहे?
ओझरला आहेत ना टेक्स्टाईल.
हा का?
हम्म.
हम्म चांगले कपडे भेटाता का तिकडे?
हा ओझन ओझर टेक्स्टाईल मध्ये पण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
तिथं पण चांगलं असल रे. त्याला म्हणते तिथं पण चांगलं असेल रे लासलगाव टेक्स्टाईल मध्ये.
हम्म हम्म हम्म.
हे पिंपळगावला बस बसवंत हे झालंय पाहिलं का? बसवंत हे झालंय पाहिलं रिझॉर्ट? भारी म्हणतेल पाण्या सारखं.
हो हा हा.
एखाद्या वे जायचं वीजडतायला.
हम्म.
बसवंत गार्डन झालंय पिंपळगावला.
हम्म हम्म हम्म.
फोन वरती दोन-तीन मेस आलेय.
हा ना. हम्म.
जाऊ म्हटले खनदावीस.
हम्म.
जाऊ म्हटलं एखांद्या वेळेस बसवंत गार्डनला भेट द्यायला.
हम्म हम्म.
भारी मदमाशनस ही हाय तिथं. पोळ वगैरे मग तू काय काय एक्सपेरिमेंट करेले?
हा ना. अजून काय?
अजून नाशिकला तले भारी भारी ठिकाणे पाण्या सारखे पण आपल्याला ती माहिती खिसले ना थोडी
हो ना तेच ना.
हम्म.
माहिती नाही त्याच्यामुळं काय जाता पण येत नाही. कॉल मी करणार होती तू केला लागला का आता?
अं?
कॉल मी करणार होती. तू का लागला आता, कॉल लागला आता म्हंटल. हम्म, हम्म.
नाही अजून करायचं हाय. हिला झोप लावते
हम्म हम्म, मग एवढा कॉल करू, हम्म?
लाईट एक गेली. लाईट गेली.
आत्ता?
हम्म.
लाईटीचा लई प्रॉब्लेम आहे. आम्ही ते तुळजापूर तिकडे गेलो होतो ना तिकड लाईटचे पोलच नाही, नुसत्या पवन चक्क्या. इतक्या पवन चक्या क बास करी.
हा ना?
काही टाकायचे काम चालू होते इतके मोठमोठले ना विचारू नको.
हो ना?
हम्म.
मग तिकड लाईटच नाही का? तिकड लाईटचा हा विषयच नाही का?
लाईट पवन चक्कीवरतीच तयार होती तिकडं.
हा ना?
हम्म.
हम्म हम्म.
तुझ काय चाललंय अजून?
कुठं कुठं गेली होती तु?
आं?
तुळजापूर त्याच्यानंतर येडाई येडेश्वरीला गेलो होतो आधी, मग तुळजापूरला गेलो.
हम्म.
तु येडेश्वरीचं मंदिर पण खूप छान आहे.
इतकी गर्दी असते ना
तेच की.
हम्म त्याच्यानंतर पंढरपूरला आलो. तिथं दर्शन वगैरे इतके मोकळ्यात झाले होते गर्दीसुद्धा नव्हती काहीच.
हम्म, हम्म, हम्म. पाणी होतं का चंद्रभागेला? पाणी होतं चंद्रभागेला?
होतं पण कमी होतं एकदम.
आता काय माहिती, आता भरपूर असलं.
अं?
हम्म. पाऊसाच आता किती पाऊस पण झाला आपल्या इकडं नाही एवढा झाला. हम्म करतोय जरा.
तेच ना.
हम्म.
आणि झोप.
हॅलो.
बोल ना.
काय
काय म्हणती? काही नाही रे म्हंटल हा अभ्यास करतोय की नाही विचारू.
करतोय की आता खेळत बसलो.
खेळायला बसला का?
हो. परत थोड्या वेळात करायचा.
काय काय शिकवता शाळेत? जनरल नॉलेज
हो त्यात बुक भेटले नाही ना मला.
बुक्स नाही भेटले का?
नाही.
मग कस काय शिकवतात टीचर?
टीचर नोटबुक
टीचरकडं आहे का बुक? टीचरकडं बुक आहे?
नाय.
बुक्सचे वगैरे पैसे भरावें लागतात अरे मग तुला? का रे? तुझं शिक्षण फुकट आहे, मग बुक्सचे पैसे भरावं लागतं का?
हो.
अं?
हा.
हम्म हम्म. टीचरला सांगायचं ना बुक्स पण तसेच द्या.
आ?
टीचरला सांगायचं ना बुक्स पण तसेच द्या म्हणे मला.
करायला का?
काय?
फि भरलीय ये की.
फी भरली का.
हो.
हम्म, हम्म.
बरं आहे मंग काय पापा, चांगला अभ्यास कर.
हम्म.
नुसता खेळू नको. अभ्यास चांगला करायचा मग मग छोटूला छोटीलाही पण शिकवावं लागल ना तुला. तू जर अभ्यास चांगला केला, तर मग ती पण अभ्यास करेला ना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
हा का? काय शिकवतो तिला?
. हि करतो मग ती करती तसंच.
हा का मग मला वाटलं ब्लॉक कसे बनवायचे ते शिकवु राहिला काय.
एवढ एवढ्या लांब कुठंशी माझ्या मागं कुठं वैताग करु. एक तर मा माग पोर राहत्या, मा माग एक पोर राहत्या.
हा ना.
हा.
हम्म. बरोबर आहे.
हम्म.
त्याच्यामुळे मग काय होतं ती एक वाढली तर
हा.
हम्म ती एक वाढली तर काय होतं?
कोण .
ती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
माऊ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
हम्म.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
तिला पण तुझ्यासारखं द्यायचं शिकून अभ्यास करायचं ब्लॉग बनवयचे.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
हा ना.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
हम्म हम्म तू गर्दीत राहतो का?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
म काय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
हा ना.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
चालेल ना मग.
काय करतोय अजून मग तू?
आजुन काही नाही बसलीय.
हम्म, हम्म.
हो, हो.
अं?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
टामॅटो लावल्या का तुम्ही?
लावायचे
लावल्या
लावायचे अजून.
गेला काय तो?
हाये ना.
हम्म, हम्म. म्हटलं तो बोलून राहिला, मग त्याच्यासोबतच बोलत होते.
हम्म, हम्म, हम्म, हम्म. बाकी मग जेवण करायचं असंल‌ ना आता?
हा, जेवण करते आता.
हं काय बा
फोनची चार्जिंग पूर्णच संपत आली चारच टक्के हाय.
हम्म, ‌ हम्म. काय भाजी केली?
भाजी, वरण, भात.
हम्म.
होय.
कोणी केला स्वयंपाक?
चाल मग
हम्म चला तुमच्या बरोबर बोलून चांगलं वाटलं धन्यवाद.
धन्यवाद, धन्यवाद कॉल केल्याबद्दल.
हो ठीक आहे.